हॅलो
हा बोला कि हाय हॅलो हा पल्लवी बोलते
हा चार दिवसापूर्वी अ हला शि अ का शनिवार वाडा भेटू, शनिवार वाड्याला भेट देऊन आले तुम्ही पण ती जाणार आहे काय
अ अब अ प्लॅनिंग चालू आहे, विचार करते
ओके तिथलं वातावरण पण छान आहे, तो ऐतिहासिक, ऐतिहासिक स्थळ आहे बघा ते
हा
शनिवार वाडा ऐतहासिक स्थळ आहे त्यामध्ये अ तुम्हाला म्हणजे सुंदर आणि अ खूप सुंदर आणि भव्य वाता वातावरण आहे तिथलं. त्या त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला इत लिहाश अ डोळ्यासमोर दिसतो तुमच्या ऐतिहासिक सगळं आहे. त्या ठिकाणी त्यानंतर तिथे अ तुम्ही अ म्हणजे तिथं बाग बगिचा पण खूप छान आहे. अ त्यानंतर तुम्ही अ तो पेशव्यांचा वाडा आहे तित त्या शनिवार वाडा आहे ना? तो पेशव्यानी तयार - केलाय. बाजीराव पेशवे. त्यांनी तयार केला आहे. हो.
तुम्ही कधी जाणार?
अ प्लॅनिंग चालू आहे.
ओके.
अ अं आम्ही फॅमिली ट्रिपचं फॅमिली ट्रिपचाच विचार करतोय.
हा फॅमिली ट्रिप साठी ट्रीपच तुम्ही बघू शकताय. कारण तिथलं बजेट पण म्हणजे तिथे, जाण्यासाठी बजेट पण कमी लागत. एवढं काही नाहीय. तुम्ही अ छोट त्या बजेटमध्ये पण जाऊ शकतय आणि त्यामध्ये तुम्ही म्हणजे तुमच्या फॅमिली सोबत एंजॉय करू शकताय. आणि ते ऐतिहासिक बघू शकताय. तिथून शनिवार वाडा आहे तिथ, तुळशीबाग आहे. तुळशीबाग मधे तुम्ही शॉपिंग करू शकताय. तिथे म्हणजे अ आपलं माधवा रोड आहे ना? म्हणजे तिथं कसं आपल्याला अ कमी ह्याच्यामध्ये चांगले क्वालिटीचे हे मिळ त्यात एक्सेसरीज हा प्रोडक्ट्स. तसे तिथं पण तुळशीबागेमध्ये, भेटतात आपल्याला प्रोडक्ट्स.
हा हा
त्या ठिकाणी तुम्ही, शॉपिंग वगैरे करू शकताय. अ नंतर तिथे प्रा एक प्राणी संग्रहालय पण आहे. तिथे तुम्ही भेट देऊ शकता. हो पुण्यामध्ये.
ह
अ तिथे तुम्ही भेट देऊ शकताय तिथे, म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी. जे तुम्ही पाहिले नाहीत अश- प्राणी तीथ बघू शकताय तुम्ही
हा ह
तिथला दिल्ली, दरवाजा खूप सुंदर आहे. अ असं ए आहे मी मी पण कधी गेले नाहीये, म्हणजे अ दिल्ली दरवाजा नाही बघितला. पेशव्यांचा... अ ते वाडा बघितला. पण दिल्वी दिल्ली. वाजा म्हणून आहे. तो नाही बघितला मी रिपोट. अ त्यानंतर तिथे सुंदर बागा वगैरे कारंजे वगैरे आहेत.
आ
तिथलं वातावरण पण खूप छान आहे तिथे वस्तू पण अ म्हणजे कमी प्राईस मध्ये वस्तू भेटतात तिथे.
हा हा.
तुम्ही शॉपिंग वगैरे करू शक ताय. तिथ प्रसिद्ध अस तर खाऊ वू म्हणजे हे आय पुणेमध्ये पुणेरी मिसळ. खूप प्रसिद्ध खाऊ आहे. होय. तिथं तुम्ही ते अ अ एकॉर्डेड बल आहे आणि म्हणजे तुम्ही तुमच्या बजेटमध्ये ते बसवू शकताय.
हां.
तुम्ही कधी जाणार आहे मॅम? कधी प्लनिंग केलय जाण्याचं वगैरे?
आता एक म्हणजे हं हा म्हणजे एक, दोन, तीन दिवसात प्लॅनिंग केलय आज. अता आम्ही-आम्ही जाणारचं.
ओके. अ मग तुम्ही कसं जाणार आहे? ट्रेन ने वगैरे कि? अ आपली स्वतःची गाडी
आम्ही ट्रॅव्हल-ट्रॅव्हल बुक केले.
ट्रॅव्हल ओके. अं त्याला तुम्हाला बजेट काय सांगितले, ट्रॅव्हल साठी?
म्हणजे अ अजून, बुक केला नाही करणार आहे.
ओके, म्हणजे बघून ठेवलं नाहीये काय तुम्ही?
हा नाही म्हणजे अजून प्लॅनिंग सुरू आहे, जायचं फिक्स नाही.
ओके, मग जर जायच फिक्स असेल तर तुम्ही निवारा वगेडे शनिवार वाडा, अ परत तुळशीबाग, आणि प्राणीसंग्रहालय, अ प्राणीसंग्रहालयाला पण भेट द्या तिथ खूप छान म्हणजे अ प्राणी पण आहेत, जे आपण बघितले नाही आहेत ना तसे प्राणी तिथं भेटतात. बघायला. जसं की अ एक दहा फूट इंचचा अ आजगर आहे.
हा
लांबीचा सॉरी, दहा फूट लांबीचा. एवढा मोठा आजगर तिथं आहे. अ जो कि पिंजऱ्यामध्ये बंद आहे. पण तो एवढा मोठा आहे. की पिंजऱ्याला पूर्ण तीन वेळा वे वेडा घातलाय. त्याने येवढा मोठा आहे तो. हो
मग ते पुण्यामध्ये ना अ शनिवार वाडा आहे. ना तिथं म ते कात्रचं पाणी विहीर असं काहीतरी आहे. मी आइकलयं ते विहीर वगैरे आहे. का तिथे
हो हो कात्रज मध्ये काहीतरी आहे. पण मी तिकडे म्हणजे बघितलं नाही.
ड्यात आणल होत. असं ऐकले मी.
हा हो हो
ते म्हणजे विहीर, नाहीये. काहीतरी असं म्हणजे अ खाच खाच टाईपमध्ये आहे.
हा हा
त्यामधून ते पाणी आणलं जातं.
हा हा हम् हम्
त्यामध्ये सावित्रीबाई फुलेंनी पण आप ल्या हे केली ना. त्यामध्ये शिक्षण चालू केलं. शनिवारवाड्यामध्ये.
हा हा.
तिथे घर पण आहे, तिथं शावित्रीबाई फुलेन चा छोटं घर ते पण ते पण बघू शक का तुम्ही म्हणजे, आधीच्या काळात त घर ऐतिहासिक हाय, त्यानंतर राज मी आता एक, दोन, चार, चार दिवस झाले.
हा हा.
म्हणजे मी फक्त आशिच गेले होते फिरायला, म्हणून गेले नव्हते. अ जायचा म्हण ठरलं एकदम त्याम त्यामध्ये आम्ही ठरवलं आणि ते फक्त चे बघून आलो ते. . वन डे ट्रिप केली होती.
म्हणजे फॅमिली ट्रिप होती का असंच अ म्हणजे जायचं म्हणून गेला होता एकटी.
अ नाही मी तिथं माझ्या बहिणीला भेट टायला गेले होते. बहीण माझी पुण्यामध्ये असते. तिला भेटण्यासाठी गेले होते मी, मग तसचं ती याकडून तसचं तिकडून ते शनिवार वाडा ओय शनिवार वाडा वगैरे सगळं बघून मग घरी आले. असलं तर ती जॉब ला नाही येतेय त्यामुळे
ह
आमचं आमचं सुद्धा प्लॅनिंग चालू आहे प्लॅनिंग आम्ही करतोय.
ओके म्हणजे फॅमिली सोबत सगळे जाणार आहे तुम्ही? फॅमिलीमध्ये कोण? किती मेंबर्? ची फॅमिली आहे तुमची? म्हणजे का मान तुम्हाला.
ऊं ऊं बारा जण आहोत.
बाराजन म्हणजे तुम्हाला एक ट्रॅव्हल्स मिनी ट्रॅव्हल्स.
हो मिनी ट्राव्हल चालेल म्हणजे म्हणजे आम्ही सात जण आहे आणि आमची आत्तु तेन म्हणजे असं येणार येत हो.
हां.
हा फॅमिली मेंबर. मेंबर्स सगळे येणार आहेत मग ते आम्ही ट्रिप काढतोय.
हा हा मग त्यामध्ये तुम्ही मेन म्हणजे काय हे करणार आहेत कुठं कुठं जाण्याचं ठरवलंय?
तेच की अजून प्लॅनिंग सुरू आहे. मग अं आम्ही आमचे जे हे आहेत ना प्लॅनिंग जे करतायेत ना ते म्हणजे त्यांनी असं पुण्यामध्ये अजून कोणकोणते प्लेसेस आहेत ना. ते शोधता येत
हा म्हणजे तुम्ही जर ठरवलं हां बोला.
हा बोला तुम्ही काय म्हणत होता?
नाही तुम्ही जर ठरवलं तर तुम्ही पुण्यात पण जाऊ शकताय. पुणे मध्ये पण बघायला भरपूर ठिकाण आहे. अशी कि जे आपण बघितले नाहीये. आणि ऐतिहासिक ठिकाण पण भरपूर आहेत ना म्हणून म्हटलं
हां हां ते तुम्ही हो आता आम्ही प्लॅनिंगची प्लॅनिंग सुद्धा करतोच आहे ट्रिप जी तुम्ही सुद्धा सांगितलं मग आता ते सांगतो कि मी
ठीक आहे चालेल. आणि तुम्ही ठरवा आणि तुम्हाला कसं वाटलं माझ म्हणजे अ य पुण्याची ट्रिप म्हणजे तुम्ही जाऊ शकताय का त्यामध्ये? तुम्हाला अफोर्डेबल पण आहे.
काय ते?
अ पुण्याची ट्रिप अफोर्डेबल आहे तुम्हाला मग तुम्ही जाऊन ये येऊ शकताय ना त्यामध्ये म्हणून म्हटलं ठीक आहे चालेल जाऊन तर आलात तर तुम्ही मला माझ्याशी संपर्क साधा म्हण ते मला त्यांनी गीत तुम्हाला पण आवडली ती ट्रिप तुम्हाला कशी वाटली ती मला सांगा. ओके चालेल.
हा थँक्यू
थँक यू